नमस्कार ताई. नमस्कार ताई. हं. काय चाललय?
काय नाही. बसलो. तुमचं काय चाललं? तुमचं काय चाललं?
काय करता तुम्ही?
काय नाही हो.
ह. शेती वगैरे?
म हाये ना.
हं. पाऊस बिउस कस काय आहे तुमचा?
काही नाही आज आला होता थोडासा.
हो का?
हम्म हम्.
तुमचे मुलं, तुम्हाला मुलं किती आहे?
मला दोन मुली, एक मुलगा.
हो का? केवढाले येत? केवढे आहेत म्हटलं.
एक एक बी एड ला ए. एक शेतकीला आहे. एक-
बरेच मोठे मोठे आहेत मग.
हम्. बरेच मोठा ललेेत. तुम्हाला किती मुलं ए?
मला दोन मुली आहेत. एक बा, एक बारावी ला आहे. एक नववी ला आहे.
हम्मम. शाळेत कुठयेत त्या?
एक- बाहेर गावी येत त्या.
हम् हं. मग बाकी काय चालल?
काय नाही. आपलं आपलं काम, काम करायचे.
हम् ह.
हम्म. उमेदा आभी आहे मध्ये का? हो का? उम दवीया मध्ये काम करता का तुम्ही बी?
हा. मी पण करते ना.
हम्म हम् हम्.
तुम्ही बी का?
कस काय? हा. मी पण करते ना. ते गाडीत- ओळख झाली होती का आपली? म्हटलं म हं. तेच म्हटलं नंबर आला. म्हटलं नवीन नंबर कोणाचा आहे ताई? मी ओळखलं तुमचं नाव.
हा. आपण तिला नाही का गेलो होतो?
अं.
बचत गटाची ट्रीप गेली होती. तेव्हा नाई का ओळ हा तेव्हा ओळख झाली होती ना.
झाली होती हां.
हम्म.
बाकी काय करता म तुम्ही? म शेतीमध्ये काय लावलं?
आता आता गण आमी नऊू एकर मका टाकली दीड एकर अ बाजरी टाकली, दीड एकर मूग टाकला.
हां हां हां.
घरी घरी एकरभर मिरची लावली.
हम्म हम्म हं.
तूर लावली एक तुकडं मग बाकी काय नाई मेथी टाकली. वीस गुंठे.
हम्म हम्म हम्म हम्म.
तुमची नाई का शेती?
बाकी? शेती हाय. म पण एवढं पाऊस नाही ना मग, पेरणे वगैरे झालं नाही आजून.
हां हां.
असंय म आता बघू पाऊस पडला तर करूं.
हां हां.
हम्म.
कराच वो शेती बी चांगली राहती ना.
आ मग पाऊस पडला त आता करु ना.
हम्म हम्म.
हम्म हां असं.
पण मगं करावा प्रयत्न.
हां म-म. अस आयन म.
आम्ही बी म्हणजे थोड बटाईनच केलंय वावर.
हो का?
हम्म आडीच एकर आमच स्वतःचय आणि बारा एकर दुसऱ्याचं केलंय.
हां हां हा.
स्वयंपाक झाला म का नई?
हां आता करावा लागणार ना.
आमी बी गावाला गेलो होतो वो आज.
हां हां हां.
या पोरांना शाळेचे कपडे घ्यायचे होतें.
हां हां हां.
दोन जणांनला आणले अजून एक बाकीये.
हां हां.
एक एक जण एक जण बाकी अजून आता त्याला पाहू उद्या परवा.
हा हा हा.
बाकी काय चाललं मग?
बाकी व्यवस्थित हाय.
हम हा.
तुमचं.
आमचं पण व्यवथित आहे.
हम. बाहेर गावी मुलं बी शाळ जाता.
मध्ये पण एक मोरेनगरला आहे एक इथं.
काय चालल मग बाकी तुमचं.
अ काय नाही वो.
हा काय. ते मॅथव मकी बिककी उगाच हा ह.
बोल की आता.
मक्की बिक्की पेरणी केली का मग.
हा हा हा.
बघून गेले असतील मध्ये ते.
हा उगली ना झाली बोट बोट झाली आहे.
हो का.
हम हम.
आमचं तर पेहऱ्याचं बाकी आहे बाई आजू.
पाऊस बी नाही हो एवढा पाऊस बी नाही आहे.
हा पाऊस पाहिजे ना.
यंदा एवढा पावसाळा बी नाहीे पाणी राहिल्या बरं वाटत आम्हाला कांद्याचा रोप ब्यायच''--'' जय अजून टाकायचंय टाकू सोमवारी मंगळवारी.
हा हा हा. मा
तुमही लावते का कांदे.
कांदे नाही लावतात. आणि असं मक्का वगैरे बाजरी असं टाकतो.
हम्म हम हम.
मी टेलर काम करते टेलर काम करते. ते मग त्याच्या टाईम नाय भेटत.
ह ह.
घर चालवावं लागतं मला.
मंग आता काय करणार.
असा आहे ना मग चालूच रात.
पोरी पोरीनच्या बिशिश. पोरींच्या भी शिक्षणाला पैसे लागत आहे मग तुम्हाला केल्याची गतीच नाही ना.
असं असं आहे.
आमचं काही नाही पोरी पोर हं.
हो. फी वगैरे बी खूप लागते.
म गंज आहे ना फिबी.
होना.
शाळाला काही आहे नाही फी गंजरात शाळांचे एक एकाचे पंचवीस पंचवीस त तीस हजारुपये.
म म. ह का
आज झपर शिवले का नि मते.
मग शिवले ना.
शिवली का? काय शिलाई ओ तुमच्याकडं?
आमच्याकडे दोनशे एकशे ऐंशी जस शिवल तस हं
आमच्याकडे दीडशेच येत म्हटलं.
असं का ह जस शिवलं तस. एकशे साठ बसनं आहेत. एकशे साठ एकशे ऐंशी दोनशे लांब बाईंचे दोनशे. प्रिन्स कट एकशे ऐंशी जस केलं तस डिझाईन वगैरे हा.
बाकी काय चाललं मग?
काय नाही बा बाकी काय आता दोन तीन दिवस आरामच राहील आता काय मग की कोपाला येईपर्यंत काय कामच राहणार नाही.
पाऊस चांगला पडला का?
नाही ओ पहिलं आला होता बरच मग पेरणी झाली मग पंधरा वीस दिवसा पाहून पाऊसच नाही.
हाना.
हम्म. गज वाटत पाऊस येव्हा पण मग पाऊस काही येत नाही.
हम्म-हम्म ह.
तुमच्याकडे आहे का पाऊस का नाही?
हा थोड-थोडा इवरायला.
हम्म-हम्म.
मोठा पडला तेव्हाज हे होतं ना मग.
दुपारी आला होता पाच दहा मिनिटं पण काय एवढं नाही.
हम्मं-हम्म-हम्म. पाऊस मोठा पडला तर पेरणी होते नाही पडला तर मग.
तीन आले एक केले तरच होईल कांदे बिंदे लागड.
आमच्या गावाला पाऊस राहात नाही पेरणे वगैरे ते मग लेट होऊन जाते मग.
हम्म हं.
असं.
मागच्या वर्षी बरा होता हो यंदा तर काहीच नाही म्हणजे मनासारखा पाऊसच नाही.
ट्रिप वगैरे कशी झाली म तुमची
पोरी तुमच्याकडेच राहत्या का मग दोन्ही?
नाही बाहेर गावी राहता?
माझी लेक राहती बाहेर गावी एक राहती घरी.
ह!
ट्रीपला गेले होते मग कसं काय ट्रीपच हे झालं प्रवास?
चांगला झाला व्हई घरी येऊन तब्येत बिघडली होती.
हा हा हा!
दोन तीन सलाईन लावल्या.
ह हा हा!
आता बरी हो तब्येत.
हाय का?
हा तुमची बिघडली होती का?
हा!
तुमची तब्येत बिघडली होती का म्हणलं?
मग ते पाण्याचं होऊन जात ना मग.
मगं तेच ना मला तर खोकला जास्त यायचा बाई.
हा!
बाकी काही नाही मग.
ह ह ह! अस हाय वातावरण बी खूप खराब आहे ना म्हणून तब्येत साथ देत नाही.
मग वातावरण खरंच खूप डाउन आहे.
हम्म!
वातावरणाला काही कामच नाही बिघड्या. जोरात पाऊस आला ना मग वातावरण चांगलं होऊ जाईल.
ह!
पाणी पण मग पाणीच येत नाही.
अस
रोग रोग्याचाटय नुसत.
चालेल ताई मग भेटू मग नंतर.
हा चालेल चालेल!
खुलेवा
ह बा